हॅलो.
हां. आवाज येतोय‌.
ताई! येतोय ना आवाज?
हो येतोय. नमस्कार!
अच्छा! काय चाललंय आवरलं का तुमचं आता?
आताशी जेवण झालंय बघा. तुमचं झालं?
हा‌
हो झालंय बरं का जेवण झालं आवरलं. चला म्हटलं आता थोड्या शतपावली करूया. तशीच मैत्रिणीची आठवण आली. म्हटल चला कॉल ही करूया मग बोलू
अच्छा! काय केलेलं जेवण मग आज स्पेशल?
पात आणि सुकी भाजी, भात, चपात्या वगैरे बनवल्या होत्या. असं.
आता कांदा तुमच्याकडे?
हो म्हणजे असतात ना.
काय पिकतं.
आमच्याकडे सर्वात जास्त कांदा आणि द्राक्ष पिकतात सर्वात जास्त आणि इतर भाजीपालाही असतो. मंग आम्ही थोडासा घरासाठी लावलेला ना त्याच्यासाठी कांदा पण कांदे पण लावले हुते. परवा ती पात आलेली त्याचीच आम्ही भाजी बनवलेली होती बघा.
हा. छान लागते कांद्याची पण भाजी. हे येणी इकडे पण असतात ना कांदे ह्या टायमिंग ला पण यंदा पाऊस नस त्यामुळे कोणी लावलेच नाहीत.
हो हो हो पावसाच आहे. पण आम्हाला अजून थोडंफार पाणी आहे मग तोपर्यंत म्हटलं चला खाण्यापुरता भाजीपावला ज ते झालं ना म्हणजे कस थोडं चालत मग अस हो हो हो. तुम्ही काय जेवणात बनवलं आज?
आज गवारीची शिंग बनवलेली.
अरे वा! छान! छान! हो. अ ते एकदम भारी भेटत. नाही ना तरी बी छान म्हणजे साधच स्वयंपाक छान लागतो. जे पोटभर जेवण बी जात आणि कस ह्या दिवसांमध्ये कस रात्रीच जेवण जरा बर जातं दिवसभर ऊन अस तर अजून.
हा ना.
मग एवढं काही जेवण वगैरे जात नाही. नाही का?
हो तेच आणि बाहेर बाकीच महाग पण आहे ना बग काही घ्यायच असा प्रॉब्लेम होतो जास्त करून.
हो तेच झालंय ना बघा ना आता कस पावसामुळे बाजाराची कंडिशन वेगळी झालीय ना की सर्व भाजीपाला खूप महाग झालाय नाही का. मेथीचीच आज मेथीची भाजी जर घ्यायची ठरली तर तीस रुपये वीस रुपये अशी भेटती बघा आता.
पहा एकदा तीस आणि पस्तीस त्याशिवाय भेटण झाल्या आणि अ भेटली जरी तीस रुपयेला तरी त्यात अर्धी निमी खराबच निघत्या.
बस निघते हो ना म्हण म्हणजे कस पाण्याच्या अभावामुळे त्याला अळी वगैरे लागलेली असते ते म्हणजे असं.
वेगळीच लागायची भाजी आता चव पण त्या भाजीची वेगळीच लागते.
हो हो. हो ना हो ना तेच असतं कसं त्याच ज्याचा त्याचा सीजन असतो ज्या त्या वस्तूंचा असं मग आमच्याकडे कसं पाणी थोडं आहे अजून बरं मग त्याच्यामुळे कांद्याची पात छान बनली होती म्हटलं चला या छान आहे मग आज तेच करूया. स
हा आमच्याकडें बंद केलं ना आता नदीच वगैरे मोटरा वगैरे असं होत
अच्छा अच्छा, हो हो नाही नाही आमचं कसं स्वतःचच पाणी आहे ना अजून त्या त्यामुळे होत अजून हो असंय
आमच्याकड जास्त करून उसाला पाणी जास्त लागतं ना त्यामुळे स्वतचा अस अस जास्त करून अस किरकोळ करत बसत नाही त्यांच म्हण की कोण एवढं कष्ट करत बसतंय त्याला मग फक्त लावतात आणि मोकळे होतात.
नाही आमच्याकडे कसं आमच्या घरामध्ये सर्वांना आवड आहे ऑर्गॅनिक भाजीपाला झाला पाहिजे. म्हणजे आपल्यासाठी चांगला पण आहे ना तो जास्त औषध वगैरे नसतात त्या आमच्यासाठी आणि खायला पण चव लागत्या जास्त म्हणजे बिन आवश्यादाचे भाजी तुम्ही खा आणि औषधांचा खा दोनी मध्ये किती डिफरंट पडतो बघा चवी मध्ये हो भरपूर फरक पडतो बघा आम्ही कोबी वगैरे पण लावली बघा अशी अ एकदम बिन औषधाची की बनवलीय फक्त काहीतरी वाढीसाठी नॉर्मल थोडस एक हे टाकलेलं आहे बाकी काहीच टाकलेलं नाहीये तर इतके छान म्हणजे आणि बाजारातून जर आणला ना कधी कोबी त अस वाटते काय हा आपण कस तरी पाला आणनू खातोय असं वाटत
भाजी वगैरे खाऊस वाटत नाही ते मध्यंतरी जरा व्हिडिओ व्हायरल झाल्या पासून पण मी तर बंदच केलय किती पण आपण साफ करून घेतले ना
किती हो असतच त्याच्यामध्ये खराब वगैरे असत अं अं फ्लाॉवर मध्ये बघा अशा ग्रीन कलरच्या आळी वगैरे असतात.
आणि ते का नाही आपण एवढं साफ करतो पण दिसत नाही.
दिसत नाही हो मग ते कसं असतं गड्डयामध्ये फ्लावर गड्डा असतो त्याच्यामध्ये कुठेतरी लपलेली असते चिटकून बसलेली असते कधी कधी आपण तर करतो पण तरी बी गरम पाण्याने वगैरे धुऊन घेत असाल ना मग तुम्ही फ्लॉवरची भाजी
हो घेतो ना पण आपण म्हणतो गरम पाण्यात वगैरे धुवायची वगैरे पण सगळं म्हणजे जे ते पौष्टिक आहे ते निघून जात पण एकदा गरम पाण्यात पडलं की नाही पौष्टिक जे असतंय ते निघून जात मग काय अर्थ राहिला त्या भाजीलाच
हो ते होतच पण कसं फ्लॉवर हा सर्वात जास्त औषधांचं म्हणजे औषध फवारणी जास्त फ्लॉवर आणि कोबीवर केली जाते आणि त्याला शि शिमला मिरची शिमला मिरची वर पण बऱ्यापैकी औष फवारणी असते या दोन तीन भाज्या ज्या थोड्या गरम पाण्यात आणि नाही गरम पाण्यात आवडली ना थोडे मिठाच्या पाण्यात वगैरे जरी भिजवली ना तर छान म्हणजे स्वच्छ होऊन जातं ते असं!
पण त्यात एखादी घाण वगैरे समजा किडा आणि ती भाजी करूच वाटत नाही मग मनच उडून जात. त म्हणजे जेवणाची इच्छा झाली.
ह . ते कसं आपण करतो त्याच्यामुळे आपल्याला माहित असतं आणि आपणच खायचं परत हे असं होऊन जात. ते नाही का हां हां!
बाकीची खातेली घरातली का तर त्यांना माहितच नाही त्यात काय निघालय. पण आपण खायचं म्हटलं की नाही खाऊ वाटत.
हो हो बरोबर आहे ना हं! बाकी मग काय असंच वेगवेगळे पदार्थ भाज्या वगैरे बनवून तुमच्याकडे रानभाज्या वगैरे पण अस. तिला म्हणजे अजून नाही पण पावसाळा वगैरे सुरु झाल्यावर असतील.
नसतात एवढ्या म्हणजे मेथी वगैरे ते. घरटी सगळे लावतात अं म्हणजे उन्हाळी पावसाळी भुईमूग असतो की नाही. त्या भुईमूगा सोबत मग एक. सरी दोन सरी अस पावलं पावलं आपलं आपल्याला खायला कितस लागतं पावलं पावलं बास झाल. मग तेवढं तेवढं करतात सगळ्या पण थोडेसे चवाळे. म्हणा परत मका म्हणा असं थोडं थोडं सगळं करतात. आपल्याला खायला उपयोगी येईल एवढंच जास्त कोण लावतच नाही.
ह . नाही आमच्याकडे असतं बघा ना असं म्हणजे ना अं लावलेली नसते ती शेत. त्यामध्ये गवतासोबत उगते माटाची भाजी असते लाल पानाची. तिची पण सुकी भाजी हिरव्या मिरच्या टाकून बनवली ना? खूप सुंदरला खूप नाही आमच्याकडे ना गवतासोबतच ती येते आणि एक. तांंदुकुंद्रा. तांदूळ कुंद्र्याची भाजी ती गवतासोबतच येते आमच्याकडे लावायची गरजच नाही. आणि बघा माझ्या सासऱ्यांनी कसला?
आमची इथ आम्ही ती भाजी विकत घेऊन खातो तीस रुपये पेंडीने.
आम्हाला होहो हो. नाही नाहीली असते त्याच्यामुळे तिला औषध वगैरे पण न . नॅचरली असते ती त्यामुळे खूप सुंदर लागते ती खाण्यासाठी बघा.
हो छान लागते भाजी पण ते म्हणतात ना काहीतरी, ऑपरेशन झाल्यानंतर खात नाहीत . ती भाजी खायची नसते असं वाटतं मला ऐकाय.
परेशन नाही खातो आम्ही नाही असं काही नसतं आता छोट मोठ. को कोणाच झालेच असतात, समजा आपल्या डिलरी ममध्ये वगैरे झा असतं छोट मोठं थोडं. काही नाही म्हणजे साईड इफेक्ट कोणाला काही जाणवलं नाही अजूनपर्यंत त्याचा बर का!
अं मी म्हणजे त्या दिवशी बाजारात गेलेली तर, मी भाजी घेत होते हना भाज्या खूप आवडतात ना! मग मी त्या दिवशी भाजी घेत होती, तर त्या दिवशी मी. भाजीला हात लावला म्हटलं कसली भाजी आहे बघा. ते हे म्हणलं की हे मला आवडते. मग मी घेत होते तर तिथे काय की बोलले की घ्यायची नसते. म्हणजे खायची नसते लेडीजे म्हटलं का? तर त्या म्हणल्या असं असा विषय असत, म्हटलं मला अशी बी आवडतच नाही म्हटलं. कुठलीच माझी.
हो, हो नाही-नाही अस काही नसतं बर का, म्हणजे आ त्यांचं असेल त्यांना झाला असेल कुणाला काही काहीला एलर्जी असते काही गोष्टी ची त्याने पण होऊ शकतं, आणि न म्हणजे प्रत्येकालाच नसतं तसं आता माझं कसं आहे बघा मी सर्व खाते मला कशाने काही होत नाही. आणि काही लोक असतात काळी भाजी, मेथीची भाजी वगैरे खाल्ली तर पित्त वगैरे होतं. असं म्हणजे असतं बघ डाळी-साळी पण चालता कशाने, काही प्रॉब्लेम येत नाही कधीच नाही.
हॅलो, आता आम्ही जास्त करून डाळी करतच नाही का तर उन्हाळा भर पूर आहे ना यंदा मग पित्ताचा लगेच त्रास होतो उन्हाने, हा आणि यांना कसं बाहेरच जास्त काम असतं उन्हात.
हो. काय-काय बघा पाणी जास्त पिल्यामुळे पण गॅसेस वगैरेचा प्रॉब्लेम होत. असं असच असतच. त्याच्यामुळे नॅचरली आपण घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करायचा बघा. आता कांद्याची भाजी लावली, छान आली म्हणून आम्हांला आज करता आली, खाता आली. छान वाटलं म्हणजे ठीक रेगुलर नाही करू शकत पण जेव्हा जेव्हा जमेल तसं चल असतं, त्यानुसार केलं पाहिजे नाही का, हो. हो. फरक आहे ना, भरपूर फरक पडू.
तेच ना.
जसं-जसं सीझन असतं ना त्यानुसार सर्व गोष्टी असं थोड-थोड्या लावत असतो. तो आणि भेटता पण त्या खायला आता भेंडी पण नाही -नाही आमच्याकडे नाही बरं का, अजून पाऊस वगैरे नाहीये आमच्याकडे. पण नाहीये पाऊस वगैरे अजून असं,
आणि जे आमच्याकडे कसं जच स्वतःच पाणी वगैरे आहे ना, ते काय करतात, की बाबा तिथं राखण बसतात कंटिन्यू राखण असते.
अच्छा, अच्छा, हो तुमचं असं नद्या वगैरे धरणं, धरण वगैरे काही असेल ना, त्याचं असेल ना पाणी, त्याच्यामुळे.
अ नदीचच आहे फक्त.
हो, हो, हो अच्छा-अच्छा आमच्याकडे आहे पण आम्हांला त्या ची नाही गरज पडत आम्हांला देवाने दिलेलं आहे नॅचरली एवढं सगळं. बोरवेलला पण खूप पाणी आणि आमच्या विहिरीला पण भरपूर म्हणजे अजून सध्या तरी आहे. अजून महिनाभर तर कुठेच काही हालणार नाही. तोपर्यंत पडेलच थोडा वार पाऊस मग काही नाही.
आमच्या इकडं म्हणजे बऱ्यापैकी जणांना म्हणजे बऱ्यापैकी लोकांना, स्वतःच पाणी हाय पण जास्त करून नदी आम्हांला जवळ असल्यामुळे, लई करून नदीवरच मोटरा हायत्या, पण आता तेच बंद केलेय मेन.
हो मग आता कसं झालंय, वरतून पाणीच नाहीये ना आणि खाली जमिनीचा साठा कमी होत चाललाय त्याच्यामुळे राखीव पिण्यासाठी ठेवावं लागेल ना.
हो.
हूं अशी समस्या तयार होती, पावसाला म्हणा लवकर ये म्हणा आता.
हो. ्््
होना, होना.
चालतंय मग.
हो, हो, हो,...... हो. हो. चालेल -चालेल हां, हो.